मी एक मी तिकडनं लावला तो कॉल झिरो सेकंड मध्येच दाखवला
ते तुमचा झाला झिरो माझ्या ह्याच्यात हे झालेय सेकंद ते ॲड झाले.
किती झाले मग
माझे झाली जस पाच आता दाखवले की आता तिने टास्क पूर्ण करा पाच तर मग आता त्यांच्यातले तीन झाले दोनच राहिले हेणारे दर्शन दोनच राहिले
दोन कोरोना आली तुमची मग
अठ्ठावीस अठ्ठावीस झाले समजा खाली आवाज असत नाही इंद्रायला हो काय हा मग बर ना कंपलीट झाले तर मग हे मी ते म्हणून राहिली की जर कंप्लीट झाले याच्यातच जर कंप्लीट झाले तर मग काही टेन्शनच नाही मग आजच डोक्याच काम चाललं ते
आजच काय ला तच जाते
आ न बघ
हा आताच जाते पाच पाच चार चार मिनिट बोलली की आतच चालला जाते पण ते सुरुवातीचे मिनिट लवकरतच गळेत आहे ना आताची मिनिट लवकर होत नाय
नाही नाही नाही वेळ लागते
हा वेळ लागते असा लवकर होत नाही सुरुवातीचे एकदमच लवकर लवकर होतात
ह हसत ते ते हे याच्यावरली पागल झाले काय म्हणते आई अ हे करून राहिले आपण मध्येच ऍड झाले म्हण यक होता ना आता डायरेक्ट दोन करून टाकले म्हणतेले म्हटलं बरा टाकलं ती तीन झाले काय ह तीन झाले बोलते
म्हटलं जाऊदे बर झालं हो तेच ना तुम्हाला वेड
हा.
काय डोकानात जायला काय
हा म्हटलं तयारी राहिलीस
हा मशीन लावली आता पिले की झालं माझे कपडे धुएपर्यंत मग म्हणून म्हटलं मी हा एक कॉल करते
आता हा तर मग नंतर करू का म्हटलं रात्री कस काय आपण मग
बरं ठीक आहे मग तसं करुया रात्री करते
हा म रात्री म्हणजे कसं आता नाहीतर तुमचे किती राहिले, दोनच राहिले कि नाही
हा.
आणि माझे तीन राहिले
हा.
तर मग आता कसं म्हटल हे कपडे धुएपर्यंत मग कस तयारी येथे होत राहिली
हा हा हा.
म्हणून म्हटलं मग आपण राहिलेले मग नंतर करू रात्री
हो गलती ना तसही गलती नाहीतर मग अशी चालू राहू देली. आवाज हो खूप माझे गेले मग
नाही आपला आवाज
धोनी धोनी एक खूप खोलला आपाआप कट होते ते कट करून टाका वाट ना पाप. दोन्हीकडून फोन लावले की. हा पण ते दोन्हीपण कलावान ते तिकडूनही चालून इकडून चालून यावमध्ये दोघईची होऊ जातात पण ते
नाही असं नसते ते म्हणे
हा हा.
म मिनिट कशी दाखवतील तसं मी झाल ते
नाही ते कधी कधी मग झिरो कोणाच झिरो दाखवते कोणाचं हे करते असं होते ना मग
म मी कसं करत असतो माहितीय आहे का कपड्याची मशीन लावून दिली कीन त्याईला म्हटलं की तयारी होते म्हणजे कसं कपडे हे करायला पुरत नाही ते धुतातही पण के आपण माझी तयारी होती मग
हो हो हो. हा हेच्या आता घालती काढूनच टाकून ते
पाच पाच कॉल होऊन जातात म्हटलं
थांबणं फुट्टतीलन ना बांगड्या हो
आपण एकऐी द आता माझे पाच कॉल होऊन जातात तुम्हाला हाव कॉल झाला की
हो काय किती राहतात मग तुमच्या
माझे आता तीन राहतात
होा काय कट करण खटण कट करून डबल लाव का
नाहीय होदय कटन कागुू
ह हो हव न नाही कटकररंत वातारंतडबल अंत
नाही नाही असं काही नसतेवता असं नसते आपण जेवढा वेळ बोललो की नाही तेवढंच दाखवतो ते
हो ना
आपलं हा आपलं बोलणंच ते नाही याच्यामध्ये आपण जेवढं बोललो तेवढंच दाखव दे
परायचा नाही काय कोण आहे खालीच हाम
सहा मिनिट सहा सात मिनिट झाले द दहा दहा मिनिट दहा दहा मिनिट नाही बोललो आपण सात मिनिट सहा मिनिटही बोललो तरी चालते
हो ना हो ना हो ना
हा दोन्ही करत एक तर कस मग तुमचे पाच कॉलर माझ राह म्हणून विषय तुमच जर एक राहाला असत की दैवा म्हटलं
हां
समजा जर मी दहा दहा मिनिट बोलली असती तर मग एका तासात आपलं होऊन जात होतो
हो
आता दोघींचेयले दहा दहा दोन त म्हणून पाच सात मिनिटं बोव लागते आणि मी पाच सात पाच सात मिटच बोल जास्त वेळ बोलत नाही
ह हो ना नाही मग आमचं कसं झालं माहि य आधीचे कॉल आपण मध्येच तिकडूनच कटत होते आणि नंतर नंतर मग वाढले म्हणजे मग त्याचे हे वाढून गेलं शिल्लक बोलायचं हे हम्म कार्यदर्शन अधिक टाॅक् सिम राल ना तशी नाही ना रे जसे तू काही सोडवले याच्यात याचे ते त्याचे पैसे असतात ते कॉमन आहेत कॉमन आहेत ना कॉमन आहेत हो ते ते काही हे नाही ते तुम्ही म्हणा ना की काही येतात का टास्क ते बोलायचे नाही आहे ते काही हे नाही कॉमन येल आहेत फक्त काही म्हणजे आपल्याविषयी बोल्याचाच आता लास्ट टस् का हो काय हा एकच आहे एकच आहे हो
पानय ज त म आताय बाकी ज्यांचीीस कळून झाली
बा किती झा हो
मी त्यांच्या काही नवीन टास्क आलाच
पाच मट झा नाही म्हणतात ना तेी अक्का नाही म्हणते
दोन मिनिट होऊ दे महगी कट
हम्म ही ही ही ही हा हा ही ही ही त्याले घाई झाली अ त्यासाठीट मग त्याली झाली पाहिजे त्याची झाली पाहिजे फटा फट. त हे होऊन जातात हम्म हम्म हम्म अ अ. अ िला लिला मैने पले झला कपू कॅपू िला डल ला लाल हो मा दि दिन दि लग्न लग्नाच हे झालं आणि हे झालं आता म्हणजे मी गावले जाणार आहे ते मोकडं होऊन जाते
ते मोकळ होऊन जाते.
हा त ओला म बळबळ नक ना हाव
याच देश
भावना हे जरास हेच आहे दोन तीन दिवस दोन तीन दिवस सरवाईचच आहे हा. तरी आता एवढं काही हे नाही पहिले तर म याला हात नका करू त्याला हे नका करू जुने माणसं खूप हे करत होते हा इकडे एकाच इकडे
आता तसं म्हणस तुम्ही ते आता आमच्या घरी महालक्ष्मी असतात की ना ताई. त्या आम्हाला किती वापरायला लागतील व्यवस्थित.
किती वाजले आई.
मग आमच्या घरी महालक्ष्मी असतात तर भुलकूल आम्हाला तीन दिवस काहीली हात लावता येत नाही ना.
हो ना नाही मामची घरी अकबरी है अ मग काही महि जण जेवण हो ना आजीन स्वयंपाक केला माल का आहे खाली. हम् अ आमचे इथं तसंच आहे एक परी म्हणा पण तरी असं एवढं काही हे नाही का करत नाही तर पहिले. खूप हे हाती नाही देत होते असं दुरुूनष्ट टाकत हे करत म्हणजे असं वेगळंच वाटतचय.
ठोणीत राहायचंय.
अ हो त्या म्हजे आगल काट ते तर ते असं हे झालं की ह आता नाही एवढं होण्या
नाही आता नाही एवढं.
हे करतात पहिल्यासारखं आता जुने हे नियलेच.
नाही सात मिनिट झाले होते तुम्ही लावून पाहता का मग मला फोन.
लवकय अं काय म्हटलं अ माझं काही नाही मी मला टाईम आहे पण तुम्हाला टाईम नाही ना. रात्री लावजा.
हा म्हणून म्हटलं मग कसं रात्री बोलण होते मग आता म्हटलं राहू दे सध्याचे. आता पाच कॉल झालेच असतील ना ताई माझ्या हच्यावर तुमचे.
हा झाली असतील पण मग ती काही दाखवून नाही राहिला ना. नाही नाही झाले नसतील ना म्हणून ते दाखवून नाहीेत राहील ना नाहीतर मग ते दाखत असतं किंवा पूर्ण झाले म्हणून याच्याजवळून.
नाही मग एकाच एका नंबरवर बघ ना किती कॉल झाले. तर आता फोन ठेवसा कीन तुम्ही. तर मला या नंबरवर पहा किती कॉल झाले त
बरं मग समजते हा. हा हा.
हा ठीक आहे. ठेव मग.
ह हो ठेवा ह. दख तर तीस चार टास्क कमप्लट कर बोलत कोल अंदाजी खलावतुमही